हॅलो!
हॅलो! हा नमस्ते ताई
हा नमस्ते येतोय ना आवाज.
हो येतो येतोय बोला ना झालं जेवण वगैरे जेवण वगैरे झालं हा हा काय चाललंय मुलांचे शाळेला आज सुट्टी का शाळा होती
नाही आज सुट्टी
अस हो सुट्टी आज शनिवार
हाफ डे
हाफ डे हा म्हणजे लवकर येतात ना मुलं
हो हो हो
हो रोजच काय प्रश्न पडतो भाजी काय करायची आणि मुलांना काय द्याय का हा रोजचा प्रश्न आहे
हो तो तर सगळ्यात आधी असतो प्रत्येक लेडीज
सगळ्यांना असतो हो ना आपण जरी गप्पा मारत संध्याकाळी बसलेले असल ना तरी आपल्या डोक्यात हा विषय असतो की अरे आता संध्याकाळी जाऊन काय करायचं हा आणि संध्याकाळ हा आणि मग आपण तिथे बोललो ना अगं संध्याकाळी काय करू गं काय असं जेव जेवायला ते भेटे बघ आता माझ्या पण तोच मनात विचार होता
हा हा बसल्यावरर
हा म्हट म्हटलं आपण गप्पा मारतोय तरी विचार आपल्या मनात तोच आहे की काय करायचं संध्याकाळी मग त्याच्यात त्याच्यातलेण त्याच्यातले एक जण काहीतरी सुचवते मग
भाजी कर मग काय धुणकाक किंवा काय असं सुचवतात
हम् हम हम ह
मुलांच्या डब्याचा पण प्रश्न हो डब्याचा पण प्रश्न असतो मुला हल्ली काही खाातत ना मग पालक वगैरे अस किंवा काही अस खात झाला आणि मी हा तुमच्याकडे आवाज येतोय ना ताई
हा बोला ना बोला ना
आज
फॅनचाभी नाही फॅनचा आवाज येत बोला ना
करू आवाज
हो हो बोल
अ तर मग ते तो प्रश्न पडतो ना जरा असं कि काय करायचं मुलांसाठी हो तुम्ही बोला आता
काय मुलांच आता आजकालच्या मुलांना मोबाईलचा जास्त नाद लागतो नाही का बसले ककी मोबाईल गेम हा आजकालच ते पहिलं तर पहिली तर असं होत जमाना कि त्या जमान्यामध्ये नाही का म्हणजे आपल्या काळामध्ये का एच घरी फक्त टी व्ही असायची आणि त्यावेेळेस ते रामायण वगैरे लागायचं नाही का आलीफ लैला वगैरे असं टी वही वरती शो लागायच आणि पहिले विषार असायचे नाही का कधीतरी एकदा घेऊन यायचे महिन्यातून कोणारी कार्यक्रम कोणा बडे वगैरे असतात तर एक यायचं ते पाला त्याव जेवढी आवड वाटायची पाहिजे आणि आता स्वतःच्या घरामध्ये आहे सगळं काही साधन आहे पण तरी पण पाहायची वाटत नाही आणि त्यातमध्ये मोबाईल आल्यापासून तर मुलं एकदम हे झालंत नाही का मोबाईल त्यांना पार उठता बस मोबाईल पाहिजे. झोकता मोबाईल पाहिजे.
हो त्यांना दो तर कुठल अस हॉीबी करायला नाहीत की आपलं काय बाबा चित्र नाय तर चित्र काढूया किंवा काय पेटी तबला शिकावा किंवा काय करावं अस त्यांना वेगळं काही करायला नाहीगत, आजकालच्या मुला आजकालच्या मुलांना जरा थोडा वेळ मिळा मोबाईल घेतात ते
हो पहिले मुलांच कसं होत माहिती का? जर संध्याकाळात झाली तर थोडंफार खालं भाकर नाही का? थोडी खायची कधी झोपायचं, कधी उठायचं आणि संध्याकाळी आजी असायची घरामध्ये या आधी संध्याकाळी सगळ्या मुलांना घेऊन बसणार, आणि मंगोष्ट सांगणार ते राजा, राणी, राजकुमार त्यांच्या गोष्टी सांगणार आता तस तर काय आहेच नाही, नाही का?
काही नाहीये आता
मोबाईल सगळं खाऊन घेतलंय
होय
मोबाईल मोबाईल मुल सगळे मुलं हे जा आहेत आणि आणि गेम, गेम लावतात ना ते गेम होत एवढी मुलं पार काय कायचं ते याच्यात ना व्हिडिओ वगैरे पाहून इतकं म्हणजे मनाला त्रास होतो. नाही का काय काय मग एवढी मोबाईल मध्ये गुंतल्यात जाम
हो त्यांना ते प्रॉब्लेम पण काय काय, काय काय प्रॉब्लेम मुलांना झालेले आहेत. त्या गेम मुळे मागे रात्री एक गेम निघाला होता ना, त्यांनी प्रॉब्लेम झाले होते मुलांना.
हो फ्री फायरचा गेम काय तो त्यांनी तर जास्त त्रास होत मुलांना एकदम डोकर परिणाम झाला त्या गेम मु सगळ्यांचा नाही का?
हो आणि म्हणजे असं खाली खेळायला वगैरे जातच नाहीत की लपाछपी खेळ किंवा कुठे विटी दांडू आता विटी दांडू तर गेलच किंवा गो त्या् वगैरे असं खेळ किती पहिले होते सांगा मला तर त्याच्यामुळे का असं काही त्यांना ते खेळ माहितीच नाहीयेत. काही
नाही नाही नाही नाही पण आपण पण काय काय वेळेत त्यांना मोबाईल बंद करून मुलांना सगळे खेळ त्यांना दाखवायला पाहिजे. कवल पाहिजे बाबा आम्ही अस करत होतो. तस करत होतो. आपण पण वेळ दिला पाहिजे पालका
बरोबर आहे हे पण तुमचं बरोबर आहे हो हो हो
हो आपण काय करतो. कामावरती हा
पालकच मोबाईल घेऊन बसले ना हा तर मग ती मुलं पण मग काय करणार मग दे मला पण थोडा वेळ
हो बरोबर आहे.
ह आपण पण त्यांच्याजवळ आपण आणि आपण पण त्यांच्याजवळ थोडं खेळलं पाहिजे. हो त्याशिवाय नाही ते तरी कुठे जातील खेळायला ना
हम्म हम्म हम्म हम्म आहे ना आहे ना
पोचतेच त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम त्यांना आत्ता नाही माहिती काही, आपल्याला माहिती आहेत ना, मग आपणच जरा सावधगिरी बाळगली पाहिजे पालकांनी त तुमच्या कड आवाज येतोय मॅडम कसला तरी
हा हा हा ते घरामध्ये आहे ना आवाज येतो त्याच्यामुळ
ओके हा हा ह तर असं म्हणजे आपण म्हणतो पण ते खरं चांगलं नाही संध्याकाळी थोडं बाहेर खेळायला गेलं पाहिजे थोड मातीत थोड मातीत खेळलं पाहिजे मुलानी सगळं केलं पाहिजे.
हो आता कस आजकालची म.. जास्त ते मातीत नको चळू बाबा शििकलात नको जाऊ बाबा. पण हे शरीराला सगळं काही पाहिजे ना हो. ते सगळ्याची सवय पाहिजे माणसाला नाही का मुलांना. आणि मुलं नाही खेळणार तर मग कोण खेळणार आपण खेळणार का मोठी माणसं.
हो ना बरोबर आहे बरोबर आहे.
लहान लहान मुलांना आपण खाली घ्यायला समजा जर सिटीमध्ये जर राहता असेल तर आपण त्यांना घेऊन गेलं पाहिजे खाली. गार्डन मध्ये बाबा खेळ इथ झाड आहे फुलं आहे. त्याना तरी कशी माहिती मिळ ना कश कशाची कशाच कशाचं आहे ह काय काय सिटीतल्या मुलाना माहिती प पण नसत शेंगा कुठे येतात बटाटे कुठे येतात हं त्याची पण माहिती दिली पाहिजे आपण नाही का. सिटीमध्ये जे राहतात ते त्यांना त्यांच्यासाठी पण सांगतात. का हा आपण माहिती सांगली तरच त्यांना कण क ते पण लहान मुलं असतात म. बोला ना तुम्ही काय म्हणता अजून. हॅलो. हॅलो आवाज येत येतोय हॅलो हा येतोय येतो येतो येतोय बोला ना.
हा बोला बोला बोला बोला.
म्हंटलं बाकी काय चाल म्हणजे तुमच्या इकडे काय असं नाही का प्रसिद्ध काय आहे का.
आमच्याकडे आता प्रसिद्ध म्हणजे काय? फिरण्यासाठी प्रसिद्ध वगैरे आहे भरपूर काय काय.
हो फिरण्यासाठीच सांगते ना मग.
हो बीच वगैरे आहेत ना आमच्या इकडे. हो हो हो बीच आहे नंतर छान छान छान छान देवळं आहेत मोठी मोठी.
हा हा हा.
त्याच्यानंतर काही ठिकाणी असं अ हे पण आहे की अ प्राणी संंग्रहालय कि बाबा सगळे प्राणी तिथे लहान मुलांना प्राणीसंग्र
हा हा हा.
अस ते पण आहे असं आहे भरपूर काय काय बघायला. हा आम्ही हा हा आम्ही जातो ना मुलांना घेऊन आणि ट्रिप पण जाते शाळेची ना.
अच्छा अच्छा.
हो शाळेत हो ट्र्रीप गेल्यावर फार मजा येत. ते आणि मुलांना मुलांच्या मुलांना मुलांच्यातच आवडतं हो.
हो आहे ना. सगळ्यांचं तस मोठ्यांना मोठ्यामध्ये मुलांना मुलांमध्ये आवडतं. तसंच असत सगळ्यांचं. बीच वरती गेल्यावरती फार मजा येत असेल नाही शिंपले वगैरे तिथले पाणी असल्याची.
हा हो हो हो हा हा हो. बरोबर आहे बोला बोला तुम्ही यता ऐकायला.
मासे मासे मासे असतात शिंपले असतात वेगवेगळे नाही का. घोडा गाडी घोडागाडी असते ह. म्हणजे एकदम छान वाटतं नाही का गेल्यावरती निसर्गम वातवरण असते सगळ. हम्म.
बाकी?
बाकी सांगा काय बोलता. हॅलो.
हा बोला बोला मध्ये थोडा रेंजर ला माझ
हा रेंजचा प्रॉब्लेम हा रेंजचा प्रॉब्लेम होत ो खळा बला ना
बोलणार म्हणजे आता ही लहान मुलं मुलांच आपण हे करायच आता त्यांना आपण जे काय सांगू तेस ते ऐकणार ना हो असं पण असत आणि अनुकरण आपल्या देतात ना ते असं आहे अस ह
छान वाटलं त आहे तुमच्याशी बोलून
हो तुमच्याशी पण बोलून छान वाटलं हा तुमच्याशी पण बोलून छान वाटलं हो चालेल नक्की नक्की धन्यवाद धन्यवाद